हॅलो.
हां बोला की,
ह काय चाललंय?
काय नाही बघा आता जेवणार? तुमचं काय चाललंय?
आमचं काय हाय भाड्याला आलोय आम्ही
बरं बरं बर बर काय म्हणताय आणि?
ट्रिप घेऊन आली ट्रिप
होय कुठ गेलाय
हा आमचा पंढरपूर
काय भारी काम आहे कि वारीच्या दिवसात पंढरपूरला फिरा लागलाय हा काय आणि जेवण आत्ता जेवणार बघा तुम्ही
काय आहे मेनू आज
काय मेनू साधाच खिचडी आणि कढी
बर बरं बरं बर खर असल्या वातावरणात थंड वातावरणात खिचडी आणि कडीच छान लागते
हो होय पापड कडी खिचडी हेच मस्त लागतय
ब्राह्मणांच स्पेशाल स्पेशालिटी तेच आहे
स्पेशलिटी होय होय होय अ वो बाबा जेवणार नाही म्हणले मग एकटीसाठी काय करू म्हणलं म्हणून मला कडी खिचडी करूया
हा हा हा
हम्म् आणि काय म्हणताय काय बरेच दिवस येण झालं नाही तुमच
काय चालू आहे बिझनेस मध्ये गाडी इकड ट्रिपा आहेत त्यामुळे चालय त्यामुळे आलो नाही
होय यायच हो वेळ काढून एखादी वेळेस
हा हा येतो येतो की
काय म्हणतात वहिणी काय म्हणतात मुली काय म्हणतात
हायय छान आहे छान आहे
हम्म बोला की काय म्हणताय
काय नाही मेहंदीचं कसं काय काय हाय तुझं
माझं मेहंदीच बघा जर नवरीची मेहंदी असेल
हा
तर मी पाच हजारच्या पुढ घेते म्हणजे हा पाच हजार स्टार्टिंग तीतन पुढं ज कसे कॉम्प्लिकेटेड किंवा कसे किचकट डिझाईन असतील त्याच्यात खरं दोन हात दोन पाय माझ्याकड जे असतय की नाही ते मी दाखवते आधी पण त्यातनं पण जर तुला तुम्हाला जर तुमच तुमच पाहिजे असेल तर तुम्ही क म्हणजे दाखवू शकता ता पण जर त्याच्यात वेगवेगळं म्हणजे फिगर वगैरे असतील काही म्हणजे हार घालताना तर ते हे वाढतात म्हणजे पैसे वाढतात जर नव नवरीच सोडून जर असेल
हम्म
सा सा साध्या हाताला
हम्म
तर आपण घड्याळ घालतो तिथनं दीडशे रुपये एका हाताला
हम्म
त्याच्या म मधनं थोडं वरतन अडीचशे रुपये
हम्म
आणि ते वर मागणं म्हंटलं तर तीनशे रुपये
बर आणि मेहंदी कोण तुम्ही घेऊन येणार
हो हो नाही नाही नाही कोण माझे असतात
ह हा
कोण माझे असतात कारण माझे कोण ऑर्गॅनिक आणि होममेड असतात त्याच फिनिशिंग पण चांगलं असतंय मग बा बाहेरच्या कोणची कसं आम्ही गॅरंटी देत नाही खरं माझ्या कोणची मी गॅरंटी देत असते
बरोबर आहे बरोबर आहे.
हा हा कारण ते त्यात काय केमिकल नसत.
बर बर बर ते चांगला आहे मग केमिकल न ऑर्गॅनिक हाय चांगला आहे मग ते तुझंच काढलेलं बरं
हा मग तेच की कारण त्याची आम्ही गॅरंटी पण घेऊ शकतो ना मग.
बरोबर बरोबर.
बाहेरच्या कोणचं कसं केमिकल असतं त्या मग पटकन रंगतय. आणि तसं पापूदरा निघाल्यासारखं जातय आपली मेन. हा मग आपली मेहंदी तशी जात नाही हळूहळू रंगते आणि हळूहळू जाते.
हा हा ह.
हम्म असा विषय असतोय.
मग हाय हायस्ट हायस्ट रेट किती आहे.
हायएस्ट सगळ्यात शेवट म्हटला तर भारीतले भारीतल्या मेहंदीचा म्हटलं तर अकरा हजार
हम ह.
हा आणि जर समजा डोहाळे जेवणाची वगैरे असेल. तर ती तुम्ही कुठून काढताय आणि काय फिगर काढताय त्याच्यावरती डिपेंड असतय.
हा हा हा.
हा.
तेच आमच्या मित्राच काढायचं आहे लग्नाच
हा.
बर बर आणि मग जर समजा आता हे लग्नाच तुम्ही सांगालय की नाही.
हम.
एकदम जर तीस चाळीस जण म्हणजे वीस जणांच्या पुढं जर असतील.
हा.
तर मग थोडं काय तर कन्सेशन देतो मग आम्ही
हा हा एका एक का म्हणजे आता दीडशे दोनशेच हाय की नाही. एकाच काडायला किती वेळ लागतोय.
कसा आपण कुठनं काढतोय म्हणजे हात कुठल्या लेंथपसन काढतो. त्याच्यावर डिपेंड आहे घड्याळच कडाल म्हण तर दहा ती ते पंधरा मिनिटं लागतात.
ह् आणि पूर्ण नवरीचं ते अकरा हजाराचं काढायच झाल तर
नाही म्हटलं तरी कमीत कमी पाच साडेपाच सहा तास लागतात.
अरे बापरे दोन्ही हात दोन्ही पाय तेन.
होय सगळं.
हम् हम हम् ह.
कारण त्याच्यात कस अ इतर वेळेला कसं आपण इतरांच्या हातावर एखादं डिझाईन काढलं नाही काढलं तसं चालू शकत. नवरीच्या हातावर असा काळ करता येत नाही.
हा हा हा.
व्यवस्थितच काढायला लागतय ना,, म्हणजे सगळ्यांच्या हातावर पण व्यवस्थित व्यवस्थित काढतो, पण नवरीच्या हातावर कसं नाजूक बाकी सगळं व्यवस्थित काढायला लागतंय ना.
बर, बर, बर.
हम्,, म्हणून बाकी काय नाही,, वेळ लागतो मग नवरीला. हा,
आं,
कुणाची आहे काय मेहंदी?
होय होय,, आमच्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे, त्यांचं काढायचं आहे. मग त्यांना विचारतो, अ पाच हजारपसनं स्टार्टिंग आय म्हणून सांगतो,, मग ते काय बोलतोऽ बघुन तुला कॉल करतो,, आणिऽ काय व्हरायटी आहे काय नवीन काय आता? असं नवीन काय ट्रेंडिंगला काय आलेलं?
आहे की,, म्हणजे दुबई पॅटर्न आहे,, त्याच्यानंतर पत्ती डिझाईन आहे,, मारवाड्यांच्यात काढतात ती फेमस. त्यानंतर पिकॉक डिझाईन आहे,, नवीन नवीन आलेले,, त्यानंतर जुला डिझाईन आहे,, असं बऱ्याच गोष्टी आहेत. आपण काढू त्याच्यावरती आहे.
हम्म, हम्, हम्
हा,
म्हणजे डिझान वेगवेगळ्या हाईत वय.
वेगवेगळे य, पॅटर्न वेगवेगळे असऽऽ
बरं, बर, बर
हम्म, आणि काय म्हणता?
ह्याजावर मिळत नसतय काय?
कशावर?
तासावर असं काढत नाही काय म्हणलं?
नाही तासावर नसतयऽ कसयं माहितय काय? आता एक मेहंदीचा डिझाईन जर समजा तुम्ही दाखवलाय मलाऽ
हम्म,
ते जर,, म्हणजे आता माझ्यासारखी हडकुळी जर बाई असेलऽ तर तिला वेगळा वेळ लागतोय,, एकदम जाड जर बाई असेल, जाड हात असेल तरऽ तिला वेगळा वेळ लागतोय.
हम्, हम, हम
असंय.
बरोबर की.
आणि त्याच्यानंतर त्या बायकामधनंऽऽ किती वेळा उठणार, फ्रेश व्हायला उठल्या, काय काम असलं उठल्या,, तर त्याच्यात त्याच्यात पण वेळ जातोच ना ओ.
होय होय,
आपण आपला एक अप्रॉक्सिमेटली टायमिंग सांगतोय.
दोन हात काढायला मेहंदी,, कि, किती कोण लागत्यात?
अऽ कस डिझाईन वर आहे,, जरा खुली, खुली काढलीऽ तर,, दोन हात काढायला,, आता आमच्या कोण प्रमाणे म्हटलंऽ तरऽ पुढं माग,, एक,, एक कोण पुरतोय.
हां, हां,
आणि ऽजर भरून, भरून काढायचं म्हणलं,, तर मग एक, दीड कोण लागतोय. पुढं मागं दोन हातऽ
बाहेर असं कोण विकत देत्यास काय मग?
ह,, विकत देते की पण पैशानच की,, वीस रुपयाला एक कोण पडतोय.
वीस रुपय आय वय,, स्वस्त आहे कि तरी पण.
स्वस्त आय आणि कस आहे माईतीय काय क्ांटिटी जास्त असत्या आमच्या कोणची. आणि शेवटी कसा आपण तो कोण कसा प्रेस करतो त्याला पण एक टेक्निक असती
बरं बर
कसा युज करतो त्याच्यावरती तो किती जाईल म्हणजे किती वापरला जाईल,
हम् हम,
हे डिपेंड ठरतय ना.
हम हम. हम हं हं
हा
आम्हाला जमत नाही काढायला आता आम्ही घरात एक एकदा बघतो की नाही काढायला तेवढ्या अस व्यवस्थित येत नाही ते
ते अ प्रोफेशनल वेगळच असतय आता मला सांगा आ व एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येती पण ती तुमच्यासारखी सराईच चालवू शकणार नाही ना.
बरोबर बरोबर.
हा असंच असतं ज्याच त्याच आता तुमच्या म्हणजे म वहिनी आमच्या तुमच्या मिसेस एवढ छान कायतरी कायतरी टाक काऊतन टिकाऊ करतात. तसंच असत आपल्या प्रत्येकाकडे कला असती ओ त्याला प्रोफेशनलीची जोड मिळाली ना-
आम्ही लहान होतो बघ त्यावेळी शाळेला जात- तो प्रजासत्ताक दिनाल तेन झेंडावंदनला त्यावेळेला आजी अस हातावर गोल गोल टिपक्या काढत होती.
होय आणि त्यावेेळेला कीनी असं हे व्हायचं. म्हणजे ती मेहंदीची पानं कुटून हे करून.
हम्म ते पण होतं आणि असं मेहंदीचं पावडर पण आ हुत ना पावडर एका बुटे वाटीत घालायच भिजवायचं आणि गोल गोल टिपक्या द्यायचा बोटावर बोटावर असा हात तळव्यावर हाताच्या
हा.
झालं मेंदी आणि सकाळी उठल्या उठल्या पहिला ते हात बघायचं कुणात जास्त रंगलंय खोबऱेल तेल लावायचं खोबरेल तेल लावल्यावर जास्त रंगते.
हा
हम्म.
आणि काय बाकी मग कुणाच्या असतील तर घेत जावा की
घेतो की मला व्हॉट्सअप ला का नाही फोटो काढून पाठव. प काढलेला. ब आता लग्न आमच्यात भरपूर आहे इथं
आणि आता पुढं मारवाड्यांचा सण पण चालू होतोय बघा
हम्म हम्म हम्म
मारवाड्यांचा सण चालू होतोय. मग त्यांच्यात पण बा असतात त्यांच्यात तर खूप असतंय मेहंदीला महत्त्व
होय होय.
त्यामुळं कोण मारवाडी ओळखीचे असतील तर सांगा म
तुला मग पार्लर मध्ये इंटरेस्ट नाय काय.
आहे की पार्लरमध्ये इंटरेस्ट आहे ते पण आता जरा शिकायचंय.
होय म्हणजे कसं होतय एकाच पार्लर मेंदी एकच होते नाही हेअरस्टाईल बिरस्टाईल सगळेच होते नई. एकाकडच
होत हळूहळू ते पण शिकायचं एक एक एक एक एक शिकायचं म्हणून थांबले होते ओ
ठीक आहे ठीक
हा हा हा
आ
चालतय जेवण
जेवण आता रस्त्यात जेवायचं येता येता.
बरं म ते काय असेल ते सांगा मेहंदीच आणि काय त्यांनी म्हणलं तर मग माझा कॉन्टॅक्ट नंबर द्या मग मी सविस्तर बोलून घेईन.
शंभर टक्के शंभर टक्के देत ठीक आहे ठीक आहे ठीक हा ठेव.